हॅलो हा येतोय काय बाईस क्लिअर
येतो येतो
हा बरं
ऐका की मला थोडंसं आता तुमच्याकडे एवढ्या छान छान रेसिपी आहेत काय
हम्म हम्म
तर मला अजून एक रेसिपी तुमच्याकडून पाहिजेल होती
हम् तर लहान तेच सांगेन मी हम्
चालेल की मला हा मुंग चिली म्हणजे मुग आणि चिली म्हणजे मिरची आहे त्याच्यामध्ये. काय म्हणजे अं काय वेगळं काये?
वेगळं म्हणजे अशीच आहे की मी मगाशी भाजन म्हणजे भाज्यान सारखे असते बघा.
बरं बर हा.
तशाच प्रकारचे आहे हे तुम्ही ट्राय करा.
ठीक आहे चालेल की तुम्ही रेसिपी सांगा की मला, आणि डिटेल् सांगा काय जसं सांगते, सांगते ओके, चालेल की.
तेच मग आपलं रात्रभर मुग असतंय बघा ते भिजवत ठेवा ठेवायचं आपण. मूग अन ते सकाळी उठल्यानंतर काय करायचं मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं ते मूग आणि मिरची, आलं, लसूण कोथंबीर, मीठ घालून का नाही बारीक वाटून पेस् करायची याची आणि तिचे त्याचं चिली असं तयार करायचं आणि मग ते तुम्ही रेसिपी होतय ही तयार.
म्हणजे रात्रभर मूग भिजत ठेवायचं, सकाळी मिक्सर लावायचं, आणि त्याच्यामध्ये काय काय घालायचं? म्हणलं
आणि मिरची, आलं, लसूण कोथिंबीर, मीठ आणि याचं वाटण करून घ्यायचं. हो हो एवढं बास होतय, लहान मुलांसाठी कि ते नॉर्मलीच घ्यायची मिरची पण.
फक्त मूगच वापरायचं, हो हिरवा मूगच वाप
हो मुगच, मूग म्हटलं की मी तुम्हाला मुग मुग म्हणून ना वच ते ना त्यामुळे तेच
बरोबर हा
आणिक मॅंगो शिरा तरी माहितच असेल तुम्हाला.
हा मँगो शिरा माहित आहे की मला.
हा मग त्याची रेसिपी तुम्हां ला माहिती असेल. तुमच्याकडे कशी ती करतात ती हां
काय झालं होतं एकदा मी ट्राय केली होती खरं, एवढं टेस्ट कोणाला आवडली नाही एकदम त्याच म्हणजे इसनच खाटलेला क नाही एकदम अस जास्त पडलेला माझ्याकडून मग तेव्हापासून खाल्ल्यानंतर म्हणजे त्यावेळेला खाल्ले सगळेजण आणि म्हणजे इसेन्स एकदम हार्ड लागलं त्याच्यामळं कुणाला आवडलंच नाही मग त्यावेेळेलापासून मी काय धाडस केलं नाही ते मँगो शिरा बनवायचा. झालं, तुम्ही सांगा म्हणजे तुमच्याकडच्या रेसिपी खरंच छान असतात. मग तुम्ही जर सांग सांगितला तर मग मी तशा पद्धतीन करेन मग.
हम्म तर काय करायचं की आपला जो गरा असतोय बारीक गरा तो गरा आपण म्हणजे नॉर्मल फेम वर भाजून घ्यायचा.
बरं हा
तो बनल्या नंतर काय करायचं, केक
हम्म हम्.
एक त्याला थोडा वेळ. पाच मिनटे ठेवायचं मग त्याच्यानंतर ड्राय फ्रूट्स वगैरे घाला. यच त्यामध्ये म्हणजे ते साईडलाच घ्यायचं सगळं म्हणजे एकदम तुम्ही ज्यावेेळेस ते करायला जाल ना. सोप जास्त हे होत नाही ना की फटलं वगैरे जात. नाही तर काय करायचं आपण कि वगैरे घालायची थोडी त्यानंतर ड्रायफ्रूटस परत आपलं हे मँगो असतोय ना. ते. सगळ एकत्रित करायच भाजलेला हो हो पिकली ला आंबा.
ज ओके. म्हणजे एसन्स वापरायच नाही डायरेक्ट तंबाच वापरायचा त्याच्यामध्ये हो ना.
हा हो त्या तेच करायचं आणि हे घालायचं म्हणजे ते. ते ते त्यात उतरते नाही ते. आणि वरती ड्राय फ्रूट्स वगैरे घालून
वाह छान होईल कि ह्याच मग खरच खरच छान होईल मी. सेनस घटला होता ना त्याच्यामुळे कुणाला आवडलच नाही. असं झालं असेल म्हणून बरोबर आहे डायरेक्ट आंबासलं तर त्याच वेगळंच टेस्ट येईल मग.. बरोबर आहे मी हे थोडसा ट्राय करीन अजून आंबे पण मिळायला लागले.. त्याच्यामुळे थोडस ट्राय करेन मी खर वेगळं काहीतरी टेस्ट
घरी आम्ही करतोय नाही म्हणजे लहान मुलं असतात ना आमच्या त्यामुळे आ अस लहान मुलांना आमच्या हो दोन आहेत ना आमच्या घरी त्यामुळे ते करायला लागतं आम्हाला रोज आणि त्यांच्या डब्याला वगैरे
बर स्कूलला जातात
हा हो त्यामुळं
ह ह
तुमच्याकड कोणत्या कोणत्या रेसिपी आहेत अशा म्हणजे मला म्हणजे करायला येतील
मी आता शिऱ्यामध्ये म्हणला तर अ चटपटीत काय झटपट व्हाला पाहिजे आशा अं झटपट म्हणला तर बेसनपोळी पटकन होत्या आणि थोडसं वेगळं पण काहीतरी असं म्हणजे अ टेस्टला थोडस चपाती भाजीपेक्षा वेगळं म्हणून बेसन पोळी करू शकता आपण अ काय करायचं बेसन घ्यायचं आणि आपण काय म्हणजेे काही जास्त नाही दोघं चार चार जण असलेात तर एक वाट टीभर घेतलं तरी बस होईल एक एक पोळी बस होता सगळ्यांना एक वाट बेसन मोठी वाटी छोटी नाही मोठी वाटी थोडीशी एक वाटी बेसन त्याच्यामध्ये थोडस एक चार पाच चमचे रवा घालायच बारीक रवा मध्ये थोडस रवा घालायचं त्याच्यातच जर मग मिरचीचं पेस्ट आवडत असेल तर मग मिरची पेस्ट घालू शकते नसेल आवडत असेल तर मग आपण नॉर्मल जी चटणी वापरतो भा वगरे करताना त टाकला तरी चालेल मला थोडस मिरची म्हणजे खड घालून केलेला थोडस आवडते तर मी ती घालते हा खरडा घालायचा भरपूर पोथं र घालायची
बर
मस्त अगदी मिरची कोथिंबीर आणि थोडस म्हणजे खाण्याचा सोडा हे थोडस टाकायचं आणि हलवुण घ्यायचं थोडस ओवा घातला तरी चाल ओवा घालायला पाहिजे ओवा तीळ तीळ म्हणजे आवडत असेल तर घायला नाही तर नसलं तर चालेल तीळ थोडस घालायचं आणि ओव्या थोड क्रश करून टाकायचं त्याच्यामध्ये आणि हलवून घ्यायचं दोन मिनिटं ठेवायचं ते झाकून आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आणि अ ते कसं मिश्रण ना थोडस असं म्हणजे अ जास्त घट पण व्हाय असायला पाहिजे आणि पातळ पण अगदि मिडियम मध्ये थोडसं म्हणजे चमचा उचला तर पडायला पाहिजे व्यवस्थित पण व्हायला पाहिजेल आणि ते मिश्रण आपल्या नॉनस्टिक पॅन वर घेऊ शकता किंवा डोस्याचा तवा असतो त्याच्यावर जरी घेतलं तरी चालेल हा आणि तेल टाकायचं थोडं आणि मिश्रण टाकून घ्यायचं चट झटपटाक बनते येते मग पाच मिनिटात रेसिपी तयार अशी छान आणि कुरकुरीत कुरकुरीत दोन्ही बाजूनं भाजून घ्यायची खायला पण मस्त वाटत आणि वेगळं काहीतरी म्हणजे आता ऑइली कस व्हाय लागले नको व्हाय लागले
होय ऑइली मुळ का नाय पिंपल्स वगैरे पण येतात ना
पिंपलच होतात परत जळजळायचं मळमळायच थोडस होते पोरांना पण थोडस एवढं ऑइल देऊन चालत नाही सर्दी होत्या खोकला होत असं काहीतरी होत असते त्याच्यामुळ ते त्याच्या साठी मग हे कमी तेलामध्ये एक चटपटीत आणि झटपट होणारी रेसिपी आहे
हम्म बर
हम्म कधी संध्याकाळी हा संध्याकाळी कधी क बाळाला चपाती भाजी बनव नस तर आम्ही डायरेक्ट बेसन पोळी आणि खिचडी दाल खिचडी असं काहीतरी बणवते आणि
हा हो करत रेसिपी छान आहे म्हणजे ट्राय करायला पण सोपी पण आहे आणि समजायला पण म्हणजे लगेच समजते ना की अशी एक एक रेसिपी लगेच लक्षात येत नाहीत ना
हा होय तस म्हणजे जास्त त्याच्यामध्ये आयटम असले की तस होत की हे कधी घालायचं आणि तेच कांदा चिरत बसा टोमॅटो चिरत बसा आणि बाकी सगळं चिरत बस मग ते करायचं हे काय ह्याच्यात काय घालायला लागत रेडि असत्या असच ह हं सकाळी पण नाश्त्याला बनवू शकतय नाश् ता अगदी प्रोटीन पण मिळतेय बेसन मधन आणि चट पट असं कोणाला गडबड असेल आणि थांबत नसत अगदी
होय तेच की म्हंटले की मी सकाळची वेळ धावपळीच्या असत्या इकड काम वगैरे असतात टाइम मध्ये जायच असत बस ची वाट असत्या पुढं हम्
होय होय म असं झटपट बनवु शकता ही रेसिपी
हो तेच की जर हम्म खरच आणि कोणती रेसिपी आहे का तुमच्याकडे अशी
आता झटपट बन पाण्यासारख ही एक आहे आणि मग काय नॉर्मली आपण शिरा बनवतोय गोड असं काहीतरी रवा भाजून ठेवलेलाच असते ऑलरेडी कारण आपण धावपळ होतात आठवड्यातून एकदा एक रवा भाजून ठेवला तर मग होन जाते त्यात काय अ आंबानी घाठलं मँगो नाही घटलं तरी म्हणजे मँगो शिरा तस छान वाटला परंतु ह्याच्यात काय थोडस तेल टाकायचं ड्रायफ्रूट थोडे टाकायचे तेल टाकण्यापेक्षा तुपातलं छान होईल तेलात ऑलरेडी भाजलेला असते मग तूप टाकलं की टेक्चर पण चांगले येत आणि स्मेल पण चांगला येत आणि ते असं सुटसुटीत पण वाटते
होय
तुपात थोडे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे पाणी टाकायचं डायरेक्ट त्याच्यामध्ये रवा भाजीला टाकायचं आणि ते अ बारीक करून घ्यायचं म्हणजे अ हलवून घ्यायचं ते उकळत ते पाणी उकळलं ना त्याच्यामध्ये रवा टाकायचा आणि जास्त अस घट काय करायचं नाही ते म्हणजे हलवत राहायचं त्यामुळे अंदाज येतो थोडासा मग त्यातच साखर आणि कलरफूड थोडसा टाकायच म्हणजे केशरी कलरचा क्रा चांगला वाटतोय खाण्यासाठी म्हणून थोडासा कलरफुड वापरायचं त्याच्यामध्ये आणि हे ठ मि म्ह थोडस ते शिजलं जाते आणि ते मोकळ्याने सुट्ट होत झाल शिरा तयार
हो छान रेसिपी आहे खरच नक्की ट्राय करीन
होय होय चालेल की ओके बाय